हॅलो! हा त्याला म्हणाव त्याचा बर्थडे हाय ना, दोन भाज्या दोन नाही एक भाजी. एक भाजी आणि रोट्या
हा!
बस तेवढेच.
मग त्याला विचाराव लागेल फोन करून काय म्हणतो काही नाही तू म्हणे, चांदवडला जायचंय म्हणे, चांदवडला जाऊ म्हणे दे दर्शन करून तिकडेच बर्थडे करू म्हणे असं म्हणतोय तो.
कोर जातील पावसा पाण्याचा आपण नाही जाण.
हा ना म तेच म्हणले या पोरन. तुम्ही तिकडेच बड्डे करा प इकडे काही आणू नका म्हटलं. नाही का! तिथं कोण वो कुठाने करत बसत स्वयंपाक करा हे करा ते करा हे ऐकत बी नाही. त्याला ऐकत बी नाही पोर.
हा ना बाजवून जाईल
हम्म्म झाला का स्वयंपाक?
माजी करते ये.
हां मग संध्याकाळी आणायचं का
संध्याकाळी लवकर सांगुद्याच.
हं मग काय आणायचं ते बघून घेऊ आणि मग आणून घेऊ मग परत स्वयंपाकाची तयारी चालू होऊन जाईल आपली.
हो ना लवकर आण म्हणा आम्हाला आधी आणून दे. हम कुठं जायचं तिथे जा.
तो म्हटला, म्हणे आपण वनीला जाऊ म्हणे म्हटलं वनीला नको बाबा पावसा पाण्याचं.
वणीला जाय नाहीतर कुठ जायचय म्हणा पण आम्हाला पहिले पार्सल आणून दे
हम् रात्री ब बारा वाजता बड्डे केला.
हो का?
केक आणला. त्याला गिफ्ट दिलं. टी शर्ट दिला. परफ्युम दिला. हम्म
मग चांगलाच जोरात वाढदिवस झाला मंग त्याचा काय? केकी किती कापले. एक का दोन? अरे बापरे हं कोणता फ्लेवर होता?
चॉकलेट फ्लेवर.
हां का? ब मग त्याला म्हणा घरीच आण म्हण. आणि मगे उद्योग करू नको म्हणाव. आम्ही काय येणार नाही चांदवडला वगैरे
हो ना.
एवढं लांब देवीचं दर्शनाला कोण जाईल बाई पावसा पाण्याचं गाडी करून जाऊ म्हण. गाडी करून जायला काय
कोण जाणार आहे गाडी कोण करणारे पैसे कोण भरणार आहे पेट्रोल कोण भधणार
तोच करणार आहे सगळं फक्त गाडीत बसायचं काम करायचं मला
लक तेवढे पैसे घालवण्यापेक्षा इकडंच खाऊन पिऊन घ्यायचं संपला विषय
आऐकत नाही नाही पूर काय खरा होतरी
ते जातील प गाडीमध्ये आपण काही करणार नाही
हम् मला वाटलं तुम्ही येणार म्हणून मी फोन केला म्हटलं यांना विचारो येता का तुम्ही
नाही बाई मी नाही येणारे मला एक तर ब बरं नाही आहे
हम्म बरं मग त्याला सांगून द्यावां लागेल तसं काय म्हणतो काही
त्याच्यासाठी म ते रिटायरमेंटची कॅन्सल केलं
हां का आज जायचंतं का तुण रिटयनमेंटच्या कार्यक्रमाला
हा जायचं होतं ना
मग जाऊनहीचं आहे ना मग
नाही बाई म स याला विचारण माझ्या पोराला
हम्म
म्हणलं जायचं का? तो नाही म्हटला.
हाहा
ते करायला ते पण
जाऊन यायचं ना दोघांनी कशाला कॅन्सल करायचं.
तो नाही म्हटलं ना
होा का
असे मला जायचंच नव्हतं मला एक कंठाव नव्हतं
जायचं पाऊसपाडयच
जायचं पावस पाण्याचं असं म्हण राहिल अजून
मकाय ह काय म्हणता
काही नाही तू झाल स्वयंपाक
नाही करायचंय आम्हाला स्वयंपाक कपडे धुतेय मी आता
हा
ब पाणी लावायचंय वर ते आता पाणी आलेलं आहे नळाला वरपाणी लावायचं कपडे धुवायचे नाही ना आज नाही ना पाणी येणार आमं सोमवारी पाणी
हो का
हा आज पाणी लावां लागल वरती टाक्यांमधलं आणि मग परवा पाणी येईल मग परत चाक्या धुवायच्या ते धुवायचं ललेच काम राहतं पाणी आलं तर
हा का
हम्म एक एक एक एक चालूच राहतो पसारा
ह ना मला इथे आता पाऊस पडायला लावला
हम्म
जरा त्रास होतोय आता चप्पल पाहा ना लागल
मी घेऊन यायची ना चप्पल हले ला लांब दुकान ना तुमच्या घराच्या ते ल ल लाम तो का तुम तुम्हाला साड्या घ्यायला पैसे राहतात शंभरुपयाची चप्पल घ्यायला पैसे नाही राहत
नाही ग बाई आम्ही साड्या बिड्या काही नाही घेत ग बाई साड्या कोण घेत बसलं सेल लागल्यावरच घेतो स्वस्त माघाच्या दिवाळी चने ग दसरे चने घेत
मग तुम्ही तर जाता सेलमध्येध्ये पळता साड्या घ्यायला
मग सेल मग स्वस्त राहते आता सतराशेची साडी जर तुला आठशे रुपयाला भेटायला आल्यावर किती फरक पडला पन्नास टक्के डिस्काउंट झाला ना त्या साडीमध्ये
ते साडीला तर काही जरी पाहिल ना चव
हा चांगले साड्या मला तर तीन साड्या चांगल्या भेटल्या होत्या बाई
हा का आम्हा नाही माहित आम्हाला का माहत नाही पडते इकडे
हा आता कमी किमतीच्या साड्या घेतून सण साजरे करतो आम्ही काही महागाच्या घेतो
आम्ही तर लय मागायचे गेतो तुम्ही सोबतून राहिली
आता तू म्हणते साड्यांना पैसे राहता
हां मग बरबर आहे ना चप्पलला पैसे नाही तुम्ही म्हणून राहिले म्हण म्हटले मग चप्पल घेऊन यायची ना पहिले त्रास होत होो
ह
चालल काय आलं
जायचंय
हा
बाच चप्पल हे असल घेऊन टा खूप स्वस्त नाही ना
स्वस्त कशाला शंभर रुपये काय स्वस्त आहे का पन्नास रुपये थोडी देणार आहे आता ते तेव्हा येतात ते थंडी मध्ये येतात तेव्हा नाही घेत तुम्ही तेव्हा सांगा नाही म्हटले म काय कर ते प्लॅस्टिकचे ते घसरून जात काय उपयोग नाही त्याला
हा पण मग पाहिजेल ना घरामध्ये
हम्म माझी होती वापरायची ना मग
तुझ्या तुलाही लाग त
हम्म मला लागती वापरून वाप खरा होण जात लवकर हम् बघू काय म्हणतो काही ना पोरगी गेली माझी क्लासला लहणी लईक आबवली सकाळी काम केलं सकाळी तिने केली ती
तुझी पोरग तर त्या दिवशी दिसली मला आता अशी वाकडी वाकडी चालली होती
हा का
हो ना मला बोलत बी नाही व्यवस्थित
कावर काय आलं तिला कोणती मोठी कला आणि
लाणी लणीले आहेई सणी
ती लय आगाऊ ती लाली, ऐकत नाही को राज दांड येती पगी ऐकतच नाही ती
नीड ग नीड ग
ते आलं ती पोरगिले आगऊ आमची ऐकत नाही ती कोणाचं
हम्म तिला सांग जरा दिसलं का बोलत जा म्हणा
बरं मी सांगते तिला आली का क्लासला गेलेली त आता
ह ना
हा बारावी तेरावी चे क्लास चालूआहेत ची गेली ती
हम्म आता कसं या वयातच पोरींना वळण लावायचं
नंतर काय पोरी ऐकत नाही काही नाही
हम्म ते तर आहेच
शिक्षण काय झालं तुझ्या पोरीचं त्या? हा का आता काय करते
काही नाही शिक्षणच करते ना ती
मोठी काय करते बाई तुझी?
मोठी ना, मोठी पण कुठ तरी आहे म्हणे कामाला म्हणे!
तुझी मोठी तुला कामाला कुठे आहे ते माहित नाही
नाही अे बँके म्हणे जाती म्हणे ती म्हणे
हा तर-
हम्म साफसफाई करायला
चांगले आहे ना! साफसफाई करते तुझी पोरगी
साफसफाई करते तिथ मग काय करणार तिला नोकरी नाही भेटली अजून चांगली म्हणून, साफसफाईला जाते ती
हा का?
हम्
चक्कर मार माझ्याकडे मग
बरं बर चालेल
थोडं काम करून ये माझ बरं नाही मला एक तर
लोनचं घातलं का तुम्ही?
नाही ना लोणचं नाही घातलं अजून घालायच आता उद्या रविवारी जाईल कैरा नाहीला मग
केलं का मला पण द्या थोडं. एका अर्धेशी नंतम्हाला करून द्या पैसे काय होतील ते देऊन टाकल मी तुम्हाला.
बरं.
हा तेच म्हटलं यांना सांगून देऊ आणि ते बड्डेच बी काय काय विचारून घ्या म्हणजे मग करायला तसं
जायचं म्हण तो पण मग आता काय माहीत आता परत विचार बदलतो का काय? एक त्या त्यातली एक पोरवी म्हणती नाही दोन हजाराच स टे
हा हा चाले मम्मी विचारते काय म्हणत काही नाही हम्म
हो ना आता बेस्टीच.
हो का हम् कुठं जायचं असल त्या बायकांना
हा ना मलाही वाटयला झालं
हम्म बड्डेची पार्टी बिर्टी बाकी असेल ना त्यांची बायका बायकांची भिशीची म्हणून आल्या लचल त्या्या
हा ना
ह त्याच्यामुळे करत असतील त्या किती जणी त्या आठ दहा जाणी का
आड जनया आहे ना
अडदणी का हम्मम् हम् तुम्ही जाणार होते म्हणे कुठेतरी
अगं पावसाळ्याचं काय खरं का
हम् ते म्हणत होते उज्जैनला जायचंय म्हणे
हा का
हम्म असं ऐकलं बाई मी त्या दुसऱ्या बाईकडनं
हन
हम्म ती म्हणपती उज्जैनला जायचं का जायचं का चाललंय म आता बघू तिकड तले पाऊस आहे इंदोरला
हा का
हम्म
हम
बघा मग कायठवतं काय नाही सांगा
हा हा सांगेल ना
हम्म चालेल केम त
काही नाही
स्वयंपा दि नला वाटू
नाही चाललत भाजी करते
ह
हम् कसला आवाज आला कावेत
हम् काय चाललं
गालक
काय नाही ना
नाही
चाललय अजून हा त्याला एक काम चालू आहे घरं पुसायचे झाडायचे सगळं काम चालू आहे पाणीलाता टाक्या धुवायच्या एक एक एक एक चालू राहत म काय काय उणट
बारा वाजता जाणार आहे का
कुठं
दकानात
हा बघू ना जाऊ ना तुमच आवरडलं का मग मला फोन करा मग बघू आपण काय करायचं काय ना मग जाऊन येऊ मग आपण हम्म कायत
काही नाही तूस
हम्म काही नाही आमचं चाललं होतं म्हणून मुल यांना फोन करून द्याव सांगाव येणार का म्हणून मगत
संध्याकाळचं का
हा संध्याकाळचत नम आतस न संध्याकाळच म य पूरन काय होतं काय आम्ही ते जायचं कुठं
नाही बाई मी नाही येणार माझी तब्येत बरी नाही नाही
चला ना एक दिवसाचं काय काम आहे संध्याकाळी वापस यायचंय
नाही-नाही मी नाही येणार, तुम्ही जा.
बघा जमत असेल तर.
नाई बाई तुम्ही जाऊन या. पावसा पाण्याच, पाऊस येईल संध्याकाळी लई पाऊस येणार रे.
हम. चला ठेवू का.
हां.
चालेल.
हा.